हॅलो मॅडम.
हॅलो.
हो हो येते मॅडम. हो.
आपण खाद्यपदार्थ बद्दल बोलूया. अ मला सांगा खाद्य खाद्यपदार्थ म्हणजे काय?
खाद्य पदार्थ म्हणजे जे आपण काही अ जेवणाचे पदार्थ बनवतो ते.. एखादी रेसिपी वगैरे. असं आपल्याला आवडतो ते पदार्थ त्याला खाद्य पदार्थ म्हणत.
आता खाद्यपदार्थ म्हणजे काय की दैनंदिन जीवनात आपण जे खातो समज बनवून किंवा त्याला आपण म्हणणार की खाद्यपदार्थ हा बरोबर पोळी भाजी ज्याच्यापासून ते बनते. अ ह या सगळ्या गोष्टी तर खाद्य पदार्थ म्हणजे मानवाचे.. खाण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ. शरीर जे आपल्या शरीराला ऊर्जा.. देतात. वाढ देतात. ताकद देतात, आनी रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात आपली इम्युनिटी वाढवतात, अ त्याच्यासाठी मिळवण्यासाठी अन्न आवश्यक असते. आणि पौष्टिक आहार घेतल्याशिवाय शरीर निरोग राहत नाही. बरोबर. म तुम्ही मला खाद्य पदार्थ विषयी काही सांगा बरं. रिकामा ऑडिओ
आणि का अ मला.. आ आमच्या म्ह जास्त करून मला तर असं भाजीपोळी.. अ हेच जास्त आवडते. आणि त्याच्यामध्येच मला जास्त इंटरेस्ट आहे
हम्म.
मला आ मला तर सगळ्या आमच्या घरीच सगळ्याच भाज्या आवडतात आमच्याकडे. तला तर जास्त बघून कारलायची भाजी ही तर माझी फेवरेट भाजी आहे कारली.
ह् कारले खूप पौष्टिक पण असतात ना! म्हणजे खूप जास्त लोकांसाठी पण खूप चांगलं असतं एक प्रत्येक आजारावरती मात एक प्रकारची एक नैसर्गिक नृत्य आपल्याला दिलेलं औषधच म्हटल्या जाते हम्. अ कस कडू असतं तसच कारला पण कडू असून त्याच काम व्यवस्थित करत. बरोबर.
हो.
आता खाद्य पदार्थाचे प्रमुख काही अ हे आहे.
् हम्म हम् सांगा मॅडम.
चालेल एक मिनिट हं. होल्ड करा.
रिकामा ऑडिओ
हा हॅलो येतो. माझा आवाज तुम्हाला ऐका खाद्यप्र पदार्थाचे प्रमुख प्रकार, कोणते कोणते अ धान्य नई धान्या मध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, ते आपण दैनंदिन जीवनात वापरतो अशा नंतर कडधान्य त्यामध्ये तूर, मूळ, हरभरा, उडीद, मसुरी, ची डाळ खातात लोक हे सगळे मटकी वगैरे हे सगळं येतं कडधान्य मध्ये नंतर फळामध्ये भरपूर काच्चे फळ मे आता सीजन नुसार फळ येतात बघ, तरबूज, आंबा केळी, सफरचंद, संत्री, द्राक्ष, म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाणार तिथले पण फेमस अशे आणि बर सीझन वाईज जे असतात, ते पण तसे
पण केळ हे तर काही नेहमी साठीच असतात ते
अँपल, सफरचंद, एकच द्राक्षी, हे सगळ्या गोष्टी परत आता जो सीझन चालू आहे. समजा अ जांभूळ जांभोळ, परत हा आंबे, नंतर भाज्या भाज्यामध्ये पालक, मेथी, गाजर, टोमॅटो, भेंडी, पालक, मेथी, म्हणजे काय आपल्या पाल्याभज्या सगळ्या ज्याच्यामध्ये आपल्याला जीव सत्व सत्व प्राप्त होतात. सारे प्रोटीन्स विटॅमिन्स भेटतात. हे सगळ्या गोष्टी नंतर दूध, व दूधजन्य पदार्थ, त्याच्यामध्ये दूध, दही, ताक, लोणी, पनिर हे स परत, तोफू, तोफू पण खूप छान, गोष्ट आहे खाण्यासाठी.
हा हो ना ह.
नंतर सुकामेवा, सुकामेवा मध्ये बदाम, काजू, अख्रोट, ड्रायफ्रूट सगळ बरा बर तस परत मासाहार पदार पण आहेत अंडी, मासे, चिकन, मटण, हया सगाळ्या ज्याच्यामध्ये, पण आपल्याला खूप सारे कार्बोहायड्राईटस फॅर परत अ जीवण सत्वे विटॅमिन्, प्रोटीन्स, मिनरल्स, हे सगळे आपल्याला भेटतात त्याच्यामुळे
हम्
काही पोष्टी अंन्नाणाचे महत्त्व तुम्ही मला सांगू शकता का? पोष्टी अन्नाणाचे काही महत्त्व
पौष्टिक अन्न खाल्ल की आपली तब्येतगैरे चांगली राहते त्याच्यातून आपल्याला व्हिटमिनस वगौरे भेट आताी मी आमच्याकडे तर आम्ही अं विज्ञण्यापासून त्याच्यात पौष्टिक हे करतो. अं गहू, पण दळून आणायच त्यामध्ये मिक्स बि ते हे टाक. कून वगैरे आणतो अ साधी, भाकरी, बनवायची असली. कि त्याच्यामध्ये अम्म
अ ज्वारी, आणि ते कोथुडाचं, पीठ असतं ते मिक्स करून बनवते बनवतो आम्ही अजून भाज्या, पण, आमच्याकडे, आमच्याकडे, भाज्या वगैरे पण अ आठ दिवसाच्या भाज्या, त ठरलेलच असतात. दुधी, कारले, आणि डाळ, वगैरे मुगाची दाळ, कडधान्य, सगळ मी आहर म्हणजे त्या देण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये पण असं अ पूर्ण आपण नाही तर बिट्रूट आ खात नाही मुलं म त्याच्यासाठी मग त्या मस् किसून त्या पराठे त्याची चटणी करायची नाही त्याच सॅलेड वगैरे टाकूनअशा प्रकारे आपण ते मुलांना तुम्हाला सगळ्यांना आपण असं देऊ शकतो. असं अ काही आता ह खात नाही म्हणून मग आता सग प्रकारच्या डाळी तर मुलांना काही आवडत नाही आता एखाद्या सा आपण पूर्ण मिक्स डाळी करून अ वरण वगैरे केलं ते पण एवढ्या चनी
हा बरोबर.
तर जलमस्त अस ते शिजून काहीतरी असं पूर्ण डाळी शिजून जर ते अस केलं एक प्रकार निघला तर असं पोरांना खूप आवडतं य. तिच्या बर असं काय काही वेगळेवेेगळे नवीन पदार्थ करून करून अ मग त्याच्यातून आपल्याला पौष्टक आहारी म्हणतो आणि चांगलं आपलं शरीरासाठी असणारे जे प्रोटीन पाहिजे असतात ते पण आपल्याला भेटतात. आपण मुलांना
बरोबर, पौष्टिक अन्नाच्या महत्वा मध्ये शरीराला ऊर्जा मिळते. शरीराची वाढ व विकास होते. हाडे स्ना मजबूत होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तर त्याच आपण पोरांना हे पण करून देऊ शकतो. त्याचा जस वगैरे काही खात नाही. त्याच्यामुळे त्याचा ज्यूस वगैरे पण करून दिला तरी आपल्याला त्याचा फायदाच होतो.
बरोबर, शरीर काय निरोगी व तंदुरुस्त राहण्यासाठी आपण या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे अश अन्न पदार्थ आपण' खाल्लं पाहिजे याच्यामुळे चांगला आरोग्य राहील. चांगल्या आहाराच्या सवयी त्याच्यामध्ये ताजे स्वच्छ अन्न
पुडसे नंतर जंग फूड आणि जास्त तिखट पदार्थ कमी खायचे एखाद एखाद्या वेळेस चालत. ते पण हरवेळेस खान बरोबर नाही बरोबर. मग नंतर ठरवलेल्या वेळातच जेवण केलं. त्याच्यामुळे तेव्हा अन्न पदार्थ आपल्या अंगाला व्यवस्थित गोष्टी करता जाता जेवण झोप व्यायाम सगळंच महत्वाचा आहे.
हो, ना.
म्हणजे कसं अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं ना जे अन्ना शिवाय कोणी राहू शकत नाही. ना पानी जीवनच आहे आपलं. बरोबर. अन्नही योग्य संतुलन आणि पौष्टिक आहार घेतल्यास निरोगी तिथे तुम्ही सांगू शकता
इडली डोसा.
ते मूग डाळ माहितीय तुम माहिती च असेल, त्याची खिचडी बनवतात म्हणजे खूप इझी लगेच, बनला गोष्ट. पण लहान मुलं पण चवीने खातील असे, त्याच्यामध्ये साहित्य एक कप तांदूळ घ्यायचं. अर्धा कप पिवळी मूंग घ्यायची, गाजर घ्यायचे बारीक चिरून, एक अर्धा कप अर्धा कप मटार घेत.
हा
चालेल. नंतर एक टोमॅटो घ्यायच, टोमॅटो पण आर्धा केलं तर चालेल, नंतर एक च
हा ह,
जीरे चार चमचा हळद, आणि चावी नुसार, थोडं कमीच, आणि चार कप पाणी, आणि कोथिंबीर घेऊन घ्यायला, मग कसं बनवायचं त्याच्यामध्ये काय त्या,
ह म्हणजे घरमध्ये गरम, करून जेरे तडतडून घायच कुकर मध्ये पण मग कुकरमध्ये,
तू कुकरमध्ये द्यायच्या.